हॅलो, हा. तर मी काय म्हणत होती.
हो हो बोला
अ तेच किबॉब आपण म्हणजे प्रेमिकाला जो आणि पत्नीला जो मान दिला आताचे आताच्याना असं वाटत की बा हो हा प्रेम केलंय बॉमा आपण पण प्रेम करू पण त्यांनी ते प्रेम कस केलं आणि आताच प्रेम कस आहे
बरोबर आहे
शुद्ध शुद्धता होती त्यांच्यात शुद्धता म्हणजे त्यांनी मैत्रिणी मान म्हणजे मैत्रीण एकदम जवळची मैत्रिण आहे भा खूप
हम्म हम्म हम् बरोबर आहे नाही ना ते जवळची मैत्रिण आहे तरी प्रेम असं ना एक वेळ सुचतो प्रेम ते तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला जर निभवलं ना तर त्याला वॅल्यू असते तुम्ही हे याच्याशी वेगळं त्याच्याशी वेगळं बोलणं वेगळं दाखवणं वेगळं याला प्रेम नाही म्हणू शकत ना पण
हम् काही वेळेस म्हणजे काही वेळेस असं पण असत कि बा एखाद्यावर एखादं आपल्याकडनं खरं असेल पण समोरच्याकडनं त्याच ते त्याच्या मनात ते नसेल
हम हम
म्हणजे काही वेळेस होत असं पण
होतं ना होतं होत ना वन सायडेड मल एातर्फे प्रेम असत आणि समोरच्याच्याकडन ते नसत असे प्रेम असत प्रेम म्हणजे हे नाहीये की आपल्याशी समोरच्यानी पण प्रेम केलंच पाहिजे
आपल्या आनंदात समोरचाचा आनंद बास.
बस आपलं प्रेम आहे ना हे महत्त्वाचं नाही का त्यांनी आपल्या प्रेम केलं पाहिजे किंवा त्याच्या मनात हे आहे असं नसू पण शकत असू पण शकत. राधाकृष्णाच्या प्रेमाची जी पवित्रता होती ना.
ह
ी अशी कोणाची प्रेशराईज जे आपण करतो की जबरदस्ती हे आजकालचे मुलं हेच करतात क मी हे करतोय म्हणजे हिनी पण केलंच पाहिजे असं काही नाही
ह महाभारतात कसं सांगितलं गेलं आपण वास्त प्रेमा प्रयत्न करायचा चला ब समोरथ चुकीचा वाग आपल्याशी आपण प्रेमाने समजवायचं. पण जर तो प्रेमाने नसेलच ऐकत तर मग आपल्याला युद्ध पातळीवर उतरावंच लागेल कारण समोरच्याला आपल्या प्रेमा ची भाषा कळत नाही.
नाही कळत बरोबर आहे.
ए ब हिंसक नसतो व्यक्ती पण समोर चा आपल्याला हिंसक बनवतो. तोन जर ऐकायला तयारच नसेल तर मग आपण आपल्याला उतरावंच लागेल.
बरोबर आहे आणि बोलतात ना काही ही जास्त बोलते ही अशी करते की तुम्ही तुम्ही शी कवलय आम्हाला असं बोलायचं आम्ही आधी आधी सरळच होतो. प्रेमानेच बोलत होतो. तर तुमचा व्यवहार यामुळे आमचा व्यवहार बदलला ना. ही गोष्ट तर खरी आहे समोरचा आपल्याला बदलतो.
दुर्योधनाला वाटलं. त्याला गर्व आला. यांने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाय समजलं त्याने नाय समजलं त्याला त्याच्या शक्तीवर त्याच्या अ म्हणजे त्याच्या मला माझ्याकडनं खूपये बॉ म्हणजे मला फोट करणार आहे. त्याला असं वाटलं पण त्याला काय माहिती एकीकडं नारायणी सेना आणि श्रीकृष्ण नारायणी सेना कि ती बी राहिली तरी श्रीकृष्णांना मानेल का ती.
हो, हम्म हम्म हम्म
हार झाली, हार झाली. पण हिंसक वृत्तीने हार झाली
हिंसक वृत्तीने झाली बरोबरय
बरं
संयम हा माणसाला असायला पाहिजे कि कोणत्या गोष्टीवर आपण का हिंसा करतो हे बरोबरय की चुकीचंय हे पण कळालं पाहिजे.
पण आपण पहिले प्रेमाने बोलून बघायचं हा बॉ ऐकतोय समोरच्याचं नसेलच ऐकत तर मग आपल्याकडे पर्याय नाही राहत.
पर्याय नाही राहत. बरोबर बरोबरय अ भाद दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल महिन्याच्या अष्टमी येती तिला अ रा ती जन्मदिवसाला राधा अष्टमी असे उत्साहने जसे की कृष्ण जन्माष्टमी साजरी होते. तशी राधाष्ट राधाष ष्टमी पण तितकीच मान्यता आहे राधा अष्टमींना पण ते पण महत्त्वाचंय कृष्णाजीं बरोबर. राधाजींना हा आणि कृष्णाच्या आधी राधाजींचं नाव आधी घेतलं जातं
हो कारण त्यांनी त्यांचं नाव आधी दिलं ना कि बॉ माझ्या नावा आधी तुझं नाव येईल कि बॉ अस
येईल बरोबर बरोबरय ना
त्यांनी मित्रतांना मित्रतालाही तोचं स्थान दिला आणि प्रेमालाही दिला आणि आपल्या बायकोलाही दिला. प्रत्येक एक नात्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि एक जागा असते.
ठ
आणि राधा व कृष्णजींचा विवाह झाला नव्हता.
नाई
अ कारण ते मथुराला निघून गेले होते तर ते त्यांची जी प्रेमाची जी गोष्ट होती तिथपर्यंत च होती. ती त्यानंतर ते काय झालं ते ते माहिती
त्यानंतर त्यांना धर्मस्थापना करायची होती.
हा धर्मासाठी हा
कारण प्रेम जगाला प्रेम समजावणं हे पण कार्य होतं ते राधा राधाजी मुळे पूर्ण झालं पण जगाला धर्म समजवायचं हे ते महाभारतात उतरूनच कळेल
प बरोबरय त्यांनी त्यांच कार्य मा महाभारतात सुद्धा करून दिलेलं आहे श्रीकृष्णांनी
हो ते तर होणारच होत परमात्मा आहे त शेवळ
परमात्मा बरोबर त्यांचे जेव अतार होते जे जे त्यांना करायचं होतं त्यासाठी त्यांनी अवतार ते कार्य सारे पूर्ण केले त्यांनी.
वयाच्या अकराव्या वषित कौनस त्यांनी अ युद्ध केलं आणि तुझ्यात जिंकले. कोौणसा सक्का मामा होता त्यांना माहिती होत पण त्यांचा मामा कप्टीनी झााला
कपे निघाला कंच मामा त्यांचा मामाला कारण त्यांना मामा बहीण महत्त्वाची नव्हती ना त्यांना त्यांना इतकी लाडाची बहीण असताना त्यांनी स्वतःच्या जीवात भविष्यवाणी झाली तर बहिणीला सुद्धा त्यांनी कारावाजच ठेवन दिलं.
त्यांना त्यांच्या जीवाची त्यांना हे वाटायला लागले ना ह आता मी नाही राहा म्हणजे काजी ना
इतकी लाडकाची बहीणीला त्यांनी कारावासात ठेवून दिलं. अशी ही कहाणी राजकृष्णजची
तुम्ही वाचलीय भागवद्गीता.
थोडीफार वाचलेली आहे काही लक्षात आहे काही नाही लक्षात आहे.
हो कारण काही त संस्कृत मध्ये ना मग वाचणं कठीणच आहे थोडं
हो हो हो. काही समज तसं आपण टीव्हीवर बघितलेलं आहे काही आपल्या आजी हा या लोक सांगायच्या की असं झालं होतं त्यांनी असं केलं होतं काही त्यांच्या भजनामधून त्यांची अ गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आहेत लहानपणापासून हे ऐकत आलेले ना आपण
हो हो माहिती आहे भरपूर आहे. पण असं ज्या आता समोर एखाद्या प्रत्यक्ष बघितलं हा भागवद्गीतेत ण अस सांगितलं गेलेलं होत की आपण अस वागलो तर आपल्यासोबत असच होईल.
हो हो.
कारण जगातील सर्व सर्वात श्रेष्ठ गीता भागवद्गीता सांगितली जात. आणि त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते एक कोण एक शब्द हा खरा लिहिलेला आहे फोट त्याच्यात लिहिलेलं नाही.
हम् हम हम हम
जगाला शिकवण्यासाठी ती त्यांनी ती गीता लिहिली.
गीता लिहिली त्यानी बरोबर आहे.
अ ह
बरोबर आहे त्या गोष्टी आणि आज म्हणजे आजचा जो आहे ना काळ आधी मध्यंतरी ह्या ह्याच गोष्टी ना ह्या खूप म संपल्या होत्या. पण परत या जे गुरुजी जे बोलतात ना त्याच्यातून लोक परत त्याच्यामध्ये ना मिक्स व्हायला लागले. काही ऐकायला लागले की नाही आपल्याला हे हे करायचं आहे. आपल्याला लवकर सकाळी उठायचंय देवाचं ध्यान दूप करायचंय आपल्याला नाही तर ह्या गोष्टी सोडल्या होत्या लोक त्याच गोष्टी परत हम्म त्यांनी जे लिहिलंय ना ते आपण आपल्या जीवनात करत नव्हतो. पण कुठे ना कुठे या गोष्टी आपल्याला ना खरं वाटायला लागल्याय कानी आपण हेच आपल्या आयुष्याच सार्थक आहे. करायचंच आहे आपल्याला
परमात्माशिवाय कुठे काय
नाहीये आणि हो आपल्या जीवनात ते केलंच पाहिजे आपण आधीच्या लोकांचं कसं आता युट्यूब वर पण आपण बघतो की आधी लोक लेट उठायचं लेट झोपायचं पण आता बहुतेक लोक पण का ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचंय आपल्या काम लवकर उरकायचे आपल्याला आणि देवाचं सुद्धा करायचय आपलं तर आपल्या जीवनात काय ब ह्या गोष्टींमुळे तर सगळं ते करतात ते लोक ही एक चांगली गोष्ट आहे का त्याच्यातून घेतय लोक
हो हो बरोबर चांगलंय म्हणजे बघणारे त्यांना बघून म्हणजे वा मी काही बघ त्याच्यात नका होई ना त्यांना कळतं आप भागवद्गीतेेतलं ज्ञान कळत की काय बई त भागवद्गीता का ललेली एक हा म्हणजे कशी रचली गेलेली ती हा
बरोबर हो हो
समजलं काय म्हणार
नाही समज घ्यायच असलं ना तर कस घेत माणूस आणि जर नाही घ्यायच आहे
आणि जर नाहीच घ्यायचंय तर आपण त्याला कितीही सांगितलं का हे अमृतन हे पमित्राय नाही.
बरोबर आहे,, मानसिकऽ
भजनं,, गौळणी. गवळणी पण इतक्या, म्हणजे अशा अशा प्रकारच्या गवळणी लिलेल्या आहेत ना. इतक्या सुंदर आणि त्यांचा तालपूर लावले ना बाप रे
हम्म
भजनांमध्ये असं ऐकायचं ना आपण मी म्हणजे माझं जे ना ते रुी असते ना मी ते भाजनल शेवाज
त्यांचं भजन मी लावल तर आपलं जे मन आहे ना इतकं प्रसन्न काम कधी होतं ते पण नाही कळत आपल्याला,, मन पण प्रसन्न असतं.
आणि त्यांच्या भजनाद्वारे आपल्याला,, काऽ
हम्म,
निम्मी माहिती तर भजनाद््वारेच कळाली. वाचण्या आणि ऐकण्याऽ पण भजन कसं ऐकलं म्हणजे, असं मनाला शांत वाटतं,, कि हाऽ काहीतरी मस्त आहे,, बाऽ
छान आहे, कसंऽ दिवस पण चांगला जातो आपला,, आणि हे करायला पण पाहिजे, एक आपलं मन अगर एकाग्र असेल ना तर आपणऽ काम पण दिवसभराच चांगलं करू,, ही गोष्ट झालीच पाहिजे. श्रीकृष्णांचं नाव घेऊन, आपण दिवसाची सुरुवात केली पाहिजे. झालं ना,, ठीकठीक.
झालंय,
ओके ओके. मला काय थोडस हिंदी, लँग्वेज ना एते थोडीशी मधेमध्ये.
येते का,, हा,, त्या ज्याची त्याची सवयच आसते ती.
माझं काही इंदोरमध्ये ते हिंदी बोलण्याची जास्त सवय आहे ना,, तर ते थोडस येऊनच जातं,, त्याच्याऽ